हॅलो.
हॅलो हा कशी आहेस?
हा बोल की हाय केवरी तो
शाळेतनं मी पण मस्त म पावसाचं काय म?
पावसाच आहे आता आज जरा कमी आज जरा ऊन पडलाय बघ. तुम्बाकडे?
हा हा आमच्या इकडं दोन दिवस झालं ऊन पडले.
हम्म हम्म काल पण जरा ऊन होतं अर आज जरासा काळपसनच आहे.
काय ते
ह काल जरा जरा पडत होता सकाळी पण आज पूर्ण सका काळ पसनं पाऊस बंद हाय.
नाही आमच्या इकडं कालपासूनच पाऊस बंदच झालाय आज तर पूर्ण ऊनच पडलंय सात वाजल्यापासून.
हम्म हम्म.
आज आमच्या इकडे वाढ झाली होय आज वाढ झाल्या बा आमच्या नदीवरून.
हा हा चालू झालंय का रस्ता?
हो झाली बा आज पासनच झाली. काल थोड पानी, म आज पूर्णच झाली वाट.
हा हा.
तुमच्या तीकडची वाट झाली का नाय म?
हम्म झाले की आ आमच्याकडे एवढा नाही येते. कसं गावा गा खाली गावात हाय ना नदी त्यामुळे वरती काय येत नाही रस्त्याला गे.
हा हा, म यायला जायला हा हा तुम्हाला येय जायला एकच रस्तेत आहे का अनेके आहेत म्हटलं.
हायत की अनेक हायत म्हणजे गावात गावागावात नाव तो मधला रस्ता तो पण हाय परत म्हणजे तो सोडून बाकी मेन रोड हाय तो वर पूर्ण गावाच्या बाहेर.
हा हा पुर आला तर मग, दुसऱ्या र
होय दुसरा रस्त्यानं जायचं खाली गावातनं जवळ आहे ना नदी त्यामुळे जर पुर लइच आला, तर मग त्यो रस्ता बुडतोय दुसऱ्या गावात. रस्ता आहे तो.
हा हो. आमच्या ड मेनच आहे. त्यामुळं एकच रस्ता असल्यामुळे मग सगळंच बंद होतंय मग. नाही ना जा ना. आमच्याकडे दुसरं कोलाप लयला वाटत नाही हो होय. मग चिखलीकडून एककडून याय म्हंटल तर कोल्हापूरला सीबीएस करायला खूप लांब होते ग मग. रंका कुठं सी बी एस कुठं
होय ते फिरून यायला लागते मग सगळं.
होय आणि गावात आमच्या एकच बस असते. सकाळची म्हणजे दिवसातून दोन तीन वेळाच येते. सी बी एस ला कसं अर्ध्या तासाला एक बस असतं तसं इकडं नाही. चार पाच तासाने एक बस येत्या गावातली.
हां. आणि मग गर्दी असलं नाही तुमच्या इथं बसला.
खूप गर्दी त्यामुळे मी ऍडमिशन इकडं रंकाळ्याकडे कधी घेतलेलंच नाही ब. टेस्टच नाही येता म्हणून
हम्म.
कसे ए गाव ल्या बरोबर पुरींना त्यामध्ये त्रास होऊन करा इथं गावात येते. कुणाला नाही बोलवायचं म म थोड्यानी मग इकडच ऍडमिशन टाकल्यातचा रंग काय कसं एकच बस म्हंटलं खूप कॉलेजची परत बाजार तेन आणायला गेलेली, फिरायला गेलेली त्यातच. मग एका बसमध्ये किती बसून बसून बसणार?
होय.
हम्म म सी बी एस कडं कसं होय. आणि कंडक्टर तेन खूप ते दिसत पण नाही कंडेक्टर तो तिकीट काढाय आलेला एवढी गरदी असते. तर
आमच्या इकडं पण असंच तिकडनं गारगोटी वरून तेन भरून येत्यात नाही. आणि अमावस्या वगैरे असली तर आदमापूरकडून भरून येत्यात. आमच्या इकडं थांबवतच नाहीत आमच्या फाट्यावर.
हा हा आमच्या इकडं तरी काय
हम्म आणि मेन अमावश्या असली की काही गं नवच बस ढीग असतात पण थांबतच नाही.
हा ते आमोशा म्हटल्यावर सगळी जातात ना बाळूमामाला.
हम्म. मग तुम्ही काय काय लावलास काय शेतात वगैरे?
शेतात ब भात आलेलं म मम्मी ना क दोन दिवस आता पूर आलेला म सुट तेच पडलेलं दोन दिवस, मग ते थोडं थोडंसं तण होत ते काढून आली. म आता लागवट पण म आता भात लावायच तर ते छोट ग मग ते लावायचं कसं मग, मग जरा लागवड टाकल्यानं त्याला मोठा आल्यानंतर म लावायचं म्हणत्यात म. तुमची शेती आहे का ना?
आमचे आहे कि आम्ही पण म्हणजे भात आता. भातच की आता रोप लावाय चालू आहे.
हा हा तुमच्या इकडं पेरत नाहीत काय?
नाही पेतात पण ते जरा. आता पावसाचं काही सांगता येत नाही ना जास्त झालं तर मग ते काय जगत नाही.
अर्धे येतय कुठ कुठं नाही असं मग त्यापेक्षा रूप लावलेलं कसं सगळंच येत नाही. मग रोपच लावते.
आमच्या इकड नाहीत कोणी करतो करत सगळ्या आध्या बोललीत रोप करायच रोप करायच आणि नंतर सगळ्यां डोकलनूच टाकलं मग. आता रोपात आमच्याकडे कोण नाही जास्त करत . दुसरं काही नाही पैसे येतात का एक
नाही दुसरं काय नाही आधी करायचो शेंगदाणे वगैरे. आता नाही खरं. हे त्याच्या आधी केलेलं शाळू टाकलेला.
हा हा आमच्या इकडं पण थोड्या शेतात
आ आवाज कट व्हायलाय रेंज नाही तुला.
त्यात मग भेऊ नको मला मग कामावर येई दोन्ही पण कार्ड वरून कॉल.
मध्ये
तरी जीवला बरी आहे ग एअरटेल काहीच येत नाही. मग अगापासून मी कॉल लावयचा प्रयत्न करत होतो कर कटच व्हायला लागला रेंजच नाही. दुसरा काढला.
हम्म हम्म तसच व्हाय लागलय ते पावसामुळे होत असल जास्त.
त्याजा आणि डोंगर्याकडला असलं की जास्त रेंज येत नाही.
होय तुमच्याकडे लई प्रॉब्लेम असेल तो.
हो त्यामुळे रेंज . प्रॉब्लेम येते म बॅलन्स टाकून काय उपयोगच होत नाही रे.
के मग... होय पाऊस आणि चालू झाला की त्यानी सगळंच बंद होते.
तेच मग रिचार्ज पाच सहा महिन्याचाच व्हायचा होय. तुमच्या इकडं रेंज ते त्या काम व्यवस्थित.
नाही जरा जरा प्रॉब्लेम होतय इथं. सिरियल वगैरे बघाल की बंदच होते.
ह हा मोबाईलवरती बघत्यास.
असं आ होय.
ना होय.
मोबाईल वरती बघतोय मग नाही. मग तेच बंद होते सारखं नाही. आणि रेंज सारखी वर खाली, वर खाली सारखंच हे होतंय.
हो आणिं डिजनप्लेस हॉटस्टारला रेंज फुल लागत्या.
होय ते जरास जरी का झाली तर ब्लर दिसते लगेच.
एक एकदा तर बॅकलाच जातय. एक एकदा तरी ओपनच होत नाही तो ऍप. रेंज नसली की.
हम्म तसच होतय काय आणि मग जेवलो की तुझ
मी पण जेवलो बग तेच म्हटलो कुठं किती दिवस झाला कॉल केले नाही म्हटल करूया जरा कॉल. मग क्लास मग ते कधी जाणार आहेस मग.
क्लास मध्ये आता बोलवलंय परत थोड्या दिवसांनी बोलवतील आपल्याला, सगळ्यांना बोलवणार आहेत. ऑफिस शिफ्ट झाले ना तिकड रंग काळ्याकडे त्यामुळे त्या त्यासाठी बोलवणार आहेत सगळ्यांना.
हा हा उद्घाटन ला का केलं उद्घाटन.
नाही अजून करायचाय.
हम्म हम्म चालते की मग त्यावेळेस जाव्या मग तिकड.
हम्म.
म आणि काय मग.
म आणि काय. हम्म.
आमच कॉलेज पण कम्प्लीट आता झालंय, ग्रॅज्युएशन आमचं अजून व्हायचंय आहे, कधी व्हायचं सांग. तर ते एक वर्ष आणि वाढवले ग्रॅज्युएशनच.
होय आम्ही सुटला बा आम्हाला तीन वर्ष होत.
अवा आपल चार वर्ष केले माझ माझं तीन वर्ष आहे आता एक वर्ष कंप्लीट झालं. चांगलंय आमच्या वेळे तर काय आमच्या वेला सग्या नियम बद्दल त्यातआग काय करायचं. बर्डाच्या वेळेला पण तसच. प्रत्येक बोर्डाला दोनी पण दहावी बारावीला पण तसच नियम बद्दल तर आता ग्रॅज्युएशनच्या वेळेला पण तसच.
हम्म आम्ही तेव्हा थर्ड इयर ला होत.
हा हा.
नाही सरळ सेकंड इयरला बहुतेक तेव्हा बदललय ते.
हा हा.
हम्म मग आमच्या नंतर जी फर्स्ट इयर ला घे घेणार होतीत. त्यांनी त्यांच्यासाठी चार वर्ष.
हम्म. बर बर चालते रेंज कमी जास्त व्हाय लागल्या तुला थोड्या वेळानं करतो कॉल.
बर बर.
हा.
हा.